हॅलो
हॅलो
हां बोला की.
आवरलं का? हां-हां, स्वयंपाक तेन झाला.
होय, स्वयंपकन झाला. कपडे जर जास्त होते धुवायला. तेज्यामुळ जरा उशीर झालेला.
हा हा आम्ही पण आत्ताच जेवलो आज आमच्याकडे माही म्हणून असत्या ओ.
आज
हा आज
ते यात्रे सारखं
यात्रा म्हणजे यात्रा नसते फक्त घरगुती कसं नॉनव्हेज देवाला निवद दाखवायचं असत मग ते सगळ्यांचं बकर सगळ्यांच्या मध्ये असं कापत्यात हो प्रत्येक जण आपल्याला किती पाहिजे एकेक जण एक म्हणजे ज्यांना जास्त पाव्हन सांगायच्या आहेत का नाही त्यानी आपलं एक एक बकरा कापत्यात.
बर
मग आमच्यात कस सासू सासरे बहीण आणि दीर हे कनी माळकरी आहेत. खाणारे आम्ही तिघच आहे त्याच्यामुळे मग आम्ही काही ते अस वाटा म्हणून घेतोय.
हा हा हा हा पाव्हण वगैरे
पाव्हन या टायमाला कोण सांगितलेलं नाही एकाला सांगितले की एक राहतय अस त्याच्यामुळे कनी जत्रा आहे आमची पण करायची आहे देवाची
त्याच वेळी बोलवायच,
वेळेला बोलावायचं म्हणून मग सांगितलेलं नाही.
होयच की एकाला आता सांगितल नंतर सांगितल की राग येतोय लगेच
राग येतोय होय. होयच की म्हणूनच नाही सांगायला.
मग तिथ तुमच्या घराची साफसफाई पण करून घेतला
होय आम्ही घेतली की घेतली मागल्या वेळेलाच हे केलेल माहिच्या आधीच जरा पाण्याचा प्रॉब्ले म आहे हो लय त्याच्यामुळे मोठ मोठ एकेदा परवा दूपटी पण धुतलेली हंतरून
ह हा हा
घेतले.
होय. कुठलं देव आहेत तिथं
कोकणी देवस्थान लोळजाईच आहे लोळजाई म्हणून त्या देवाला ह्याच नॉनव्हेजच अस निवद असतोय.
ह हो का
होय आमच्या लग्नात पण कनी म्हणजे प्रत्येकाच्याच लग्नात इकडे कनी नॉनव्हेज है करायलाच लागते. नॉन व्हेज पण करतात आणि मग न खाणाऱ्यांना शाकाहारी पण करतात ते सवासनी म्हणून वाढायचे असतात लग्न झाल्यानंतर अकरा
हो
होय इकड अशी प्रथा आहे होय नॉनव्हेजच्या घोड्या चालतच नाही देवाला घोड्यासारख जरी केल्या का नाही बाबा आता आमच्या सगळीच वारकरी लोक आहेत. काय आम्ही काही करणार नाही? असं असं म्हणून चालंत नाही ते देवाला जे करायला लागतय कनी तुम्ही खावा नाही तर ना खावा खरं बाहेरला तर अकरा सवासनी का तेवढं करून वाढा य लागतात. नाहीतर त्रास होतोय. घरात आहो लई त्रास देतोय देव तो होय.
अवघड आहे आणि तिकडचे सगळं म्हणजे तिकडचे देवस्थान सगळे असेच आहेत ना.
होय होय रे.
कोकणात लई कडक आणि ते जास्त करून आणि ते काय काय असतात कि? मसोबा राखणदार काय काय असतात?
होय होय तसं पण असतंय होय होय.
त्याला काय करताय? तुमचं हा काय मग शेतात पण?
नाही नाही आमच्यात काय नाही ते आमच्या इथं आमच्या गावातरी असं कोणाच नाही बघा ते.
नाही काय मग कोकणीच सिरियल तेन दाखवतात ना टीव्हीत त्यात बघितलेलं ना.
होय होय असतात. होय एकेकांच्यात असतात होय.
हं मग का तर, जरा एक भीतीचा भाग आहे तो,
होय होय चांगलं आहे होय. आणि आपल्या कडच्या लोकांना काय नाही हिकडल्या लोकांना लय सवय न बोलून इकडल्या आमच्या इकडल्या हो
कोकणतल्या
कोकणातल्या हं देवा हे असं करायचं. त्याच्या नावान असं करायचं करायचं ते हे लय
हा जास्त प्रमाणात आहे.
जास्त प्रमाणात होय.
हा लगेच असं कोंबडं कापायचं. अस लग लय काय काय? अंधश्रद्धा जास्त तिकडे आहे.
अंधश्रद्धा होय आणि ती कणाय कोकणी देवस्थान कडक असल्यामुळे त्रास होतोयच. तो माणसांना पण आधी करणाऱ्याला त्रास होतोय. म्हणजे ज्याच्या नावाने केलंय त्याला आणि ज्यान करा लावलय. त्याला पण होतय नंतर ना निस्तरायला दोघांना पण येतं इथे होय होय.
बरं.
असं पण होतं येते एकेकांच्या म्हणजे एखाद्या द्या वेळेस चांगल्या घटना म्हणजे वाईट व्हावं असं माणसांना आशे ना करते की माणूस ते. मग बघवत नाही. मग तेच किती नंतर ते आधी त्या करणाऱ्याला बी त्रास होतो नंतर न येतय नंतर आपल्याला पण फेडायला असं पण असा आहे. त्याच
खरं असते सगळं ते?
होय बाई होय आहेच बाई असतयच होय होय. आमच्याच त्यांनाच असं किती हे केलेलं. ते म्हणजे कणी आमच्या सासूबाईंपेक्षा अनेक चुलत थोरली सासू आहे हो. तिला आमच्या सासूच हा सासूच, नंतर लग्न झालं तिच्यानंतर आमच्या सासुला तीन मुलं झालं तर तिला मुलं झालं नव्हतं.
बर.
आणि एक झालं पंधरा का वीस वर्षान काण ते पण असं कुठल्या देवाला हिला हे करायला लागली जायला लागली. आणि ते नंतर न कणाय एक झालं. पंधरा का वीस वर्षान आणि त्याला कणी असं तोंड माणसं बघायला की दाखवत नव्हती ती लय वर्ष चार वेळा झालंय म्हणून कमी अस ढुंगणाकडन अशी दाखवायची अहो ती होय तिने दाखवायचीच नाही, अशी तोंड मुलाला हा
बरं
मला साईड न असं तेन दाखवायची आणि आता ते आमच्या नवऱ्यापेक्षा, एक काय दोन वर्षांने मोठा आहे, पूर्ण असं खुळा झालाय खुळा म्हणजे का नाही लग्न नाही संडास लघवीला सगळं आपण न्हायला लागतय. ते त्यांच्या कर्माची फळच म्हणायचीत की तिला आधी लग्न झाल्यापासून कुणाचं काय बघवत नव्हत पण म्हणतात आणि त्यात हे असं, सगळ्यांना मुलं झाली आपल्याला नाही असं तिनं ते काय काय देवाचं हे तेन केलं. आणि नंतर हयो वर्षाान झाला आणि आता तो पहिला पण आमच्या नवऱ्या किंदा म्हणजे तीस बत्तीस वर्षाचा आहे बघा तो खुळाच हाय त्याला संडास लघवीला तिचं ती उचलून नेत्या.
अगं बाई सगळं केली आणि आता म्हातारपणाात फेडायला लागलय.
फेडा लागल्या मग आता गल्लीत तेनं असं फिरवत्या बारक्या मुलाला कसं फिरवत तसं चालवाय लागतयं.
अगं बाई पापं खरं तिनं केलं आणि त्या पाप मुलाच्या नशिबाला आल की नाही.
आणि दुसरा पण कणी अ दुसरा पण आहे तो वीस बावीस वर्षाचा आहे. तो पण खुळा आहे त्याचा पण मेंदू चालत नाही ते घरातनच बाहेर येत नाही वरचं माळावर असतोय नुसता
अगं बाई कशामुळ दोघांना पण
काय त्यांच्या रक्तात आणि तिसरी मुलगी झाली की नाही त्या मुलगीला पण फिट ईत्यात ती पण अशी वाकल्या की तशी कशी वेगळीच आहे
अं अं असणार रक्ताचा दोष असणार मग ओ तेनी मला म्हटलं दवाखाना तेन काय तर करायचंय आहे की नाही पहिल्या मुलाला असं झाल तर दुसऱ्या मुलाला किती काळजी घेत
किती वय आणि तिला मुळात कणी बघवत नाही आवं असं आणि मलाच एकदा म्हटली तिला मलाच एकदा म्हटली माझ्या नवऱ्याला म्हटली तुझा नवरा बाई माझ्या पोरग्याच्या नंतरचा खरं कसली तब्येत आणि आणि कसं बग बाई माझ्या पदरात खुळ पडलंय असच नुसत नुसता बोलत्या अस अनेक आमची पलीकडली अनेक सासू आहे तिचा मुलगा कणी जरा तब्येतीन आहे आहो बाबापेक्षा कणी मोठा उंचीन तेन दिसतोय बघ बा कुठला आन ल्योक कुठला ओळखणा कसली तब्येत म्हणायची
हा होय लोकांनी माप काडायचं काय काम आहे
काय झालं ज्यांच्या त्यांच्याना ते हे झालेलं असं भावना आधी चांगली ठेवायला लाग त्या
होय ते पण आहेच तर
होय म्हणून जास्ती तीच आम्ही कुणाचा नाद नाही बाबा करत
आ
आपलं घर भलं आपलं भलं कुठं जायच नाही काय नाही निवांत
होयवा देव जसं आपलं आपल्या पण पोटाला मुलंबाळ असत्यात दुसऱ्यांच्या पोराबाळांच चांगलं चित्तायचं असतय
मग मी क कि नाही धुन धुवायला जाईत होतो काय म्हणजे जातोय तिथ एक अं अं बाई म्हणजे आमच्या आमच्या गावातली राणी म्हणून आहे ती अशी आपण एकदम टापटीप पणे असत्या पण मुलांना साधे कपडे सुद्धा बदलत नाही दोन दोन दिवस आंघोळ घालायचं लांबच मी धुन धुवाय गेलो आपण मात्र नटत्या अशी नवरी गत नटत्या सारखी दररोज वेगवेगळ्या साड्या नेसाय काडायच्य होय आणि मुलं मात्र तीन दोन त्या मुलींनी बारक्या एवढ्या आहों नुसता मला वाटतय सात आठ वर्ष आठ दहा किं दहा वर्षच्या मुलीआहेत बघा पहिलीत थोरली मुलगी आणि एक सात आठ वर्षाची त्याच नाही धुन थो्या लावायचं आणि आपण घरात जेवण करत बसायचं.
ते स्वभाव असल ते वेगळा स्वभाव असत.
मी त्या मुलांची दोन वेळा ते खडखरा आहे. ए आसू र जाऊ ठीक आहे हॅलो
हा बोलायचं.
मी त्या मुलांच दोन वेळा हात फुतधुन गेल्यावर आणि त्या मुलांचे कपडे धुवून दिले अहो
काय कराय सांगा
काय करायचं सांग म्हणजे असे एककच्या पण परिस्थिती अशी असून नसल्यासारखं त्या मुलांना आधार हो
होच की तेला बाईला समजत नाही.
समजत नाही का हो आता तीन पोरं झालीत आणि समज ना काय सांगात. आपण नटायचं कसं ब्लाउऊज वेग शिवायचं आणि आपण नटायचं तेवढं कस कत आपण मुलांच मुलांच्यासाठी तर सगळं क करायचं होय क नाही.
होच की मुद्दाम घेल्यावर करायच.
मुद्दाम केल्यागत. मग मानूस नाव ठेवतय.
माणसं नाव ठेवत्यातच की पहिला पोरांना टापटीप करायचं दिव सर ना दोन, तीन वेळा कपडे बदलत होते मी तर
आणि मी तरी काय आत्ताच दोन वेळा सुर बदल मी आता दिवसातून तेवढं घाण लय होईत नाही त्याच्यामुळे दोन वेळेस बदलतोय. पण इथन माग कनी. सारखं तीन वेळा पडल तशी धुऊन टाकतोय मुलांची कपडे.
होयचकी.
तिला समजत असल आता एक सोडून तीन वेळा झाल्यात की आता.
होय समजत नाही तर कसं कळ म्हणाय सांगा.
घरात कोण नाही का? सासूजण.
सासू वारल्या परवा आणि सास रे आहेत. त्यांना पण रा सासरे आहेत त्यांना पण बघत नाही.
बघत नाही.
हाय नाही बघत नाहीत..
हा हा मग. तर तुम्ही सलग करताय का? तुम्ही एक कॉल मी एक कॉल करूया.
साड्या घालून ये जा तिकडं. नंदा ते आहेत कनी तेंच्या ते येऊन त्यांच्या वडिलांच धुनधुनत सासऱ्याच पण धुन तेन धूत नाही अहो धोपटी वगैरे मुली असे दोन-दोन महिन्यान येऊन धुऊून जात्यात.
बर चालते ताई झालेय बघा.
हा हा करतो.